हॅलो.
हॅलो.
काय करायली? हॅलो.
काय नाय हो आता येऊन रायला.
हो गा?
हम्म.
गोलू कुठेय बाहेर आहे की गेला तो घरी?
नाय घरीच आहे.
निता घरी आहे ना मी इकडं बसस्टॅंडवर आलोय थोडा. सेंटरवर
हो का?
ते नोंदणी करावं म्हणलं लग्नाची.
हम्म हम्म.
ते आपल्या बांधकाम कामगाराचं
ती बॉड पाहिजेत म्हणी. आं
बॉन्ड हो का? देला का म?
हो ते तर . नाय बॉंड आणलाच नाय ना तरी सोडून आणावं लागल सोमवारी .
हम्म. चालू असते झेरॉक्सचा आता.
आई काय करेल?
आणि काय नाही, बसेलोयच.
हो चालू रहाणाऱ्यच हाय ना आता संध्याकाळ झाली संध्याकाळ लोकं चालू राहतील वाजले किती.
हम्म.
रिंकूचा आलता का फोन?
रिंकुचा नाय आला फोन नाय.
मला नाय जास्त . अ ते मेसेज करत्या. झालं का ना असं तसं फोन नाय करयं जास्त. हम्म हम्म
. जेेवले का?
नाही इथं नाही असेल घरी.
हो. आणि एवढ्या दिवसच बॉड घ्यायच लागत होत मला माहितच नाही बाॅड घेऊ लागते त्याने आ विचारल ते पण बॉन्ड लागतो. आप
हम्म. ते करायच्या वेळेसच त्यांनी सांगितलं तर तुम्हाला लक्ष नाही का?
नाही तेव्हा विचारलं नाही म्या त्याला जास्त मला बघ नंतर करायची असशी विचारावं.
हम्म.
त्या दिवशी चार दिवस दोन दिवस सांगत होतं बॉंड होतं म लक्ष नाही‌.
हम्म. हम्म.
काय काय बोलायचं सांगितलं काय बोलायचं?
हो हो हो. तेच मग कयचं माझ लक्ष कावून नाही तुमचं काय? तहीच विचारायच्या सगळ्या गोष्टी काय काय बाई काय काय नाही? वेळेवर काय
होतं सांगितलं होतं माझ लक्ष नव्हतं. ते हो म्हला सोमारी सोमावारी जाय तकडे शाळा आहे सोमरच्या.
सोमवारी कुठे चालले तुम्ही?
रिसोड आहे उद्या सोमवारी रिसोडच्या शाळा आहे तर तिथं करायचं आहेत कॅम्पिनिंग लक
हो ना तिकून तिथं करायं आणि तिकूनच बॉनड घेऊन यायचं उद्या सोमवारी.
हो तसच करां लागेल म्हणजे त्याच्या काम संपलं की नाही मग, जरा वेळ काढावा लागेल आधार कार्ड घेऊन बॉनड घेला ते आपडूट कर लाते तिथच कर लागते नाही घरी आणून इथं इकडं केला असता.
हा. जेवण केलं का नाय?
नाही जेवण एवढ्या लवकर.
तुम्ही खाई खाल्लं नाही ना ते एवढंच खाल्लंन फक्त. चपात्या होत्या तीन भाजी होती दोडग्या चिकन घेत कुठलं गाणं आहे मग.
वडी दोन भाकरीसारखे व मोठमोठ आलेली.
हो का भेटलं का नाही मग?
आ शेतातून आलो ते सगळं सगळं. बी ते वर उघडं पडलेलं. हो सांगू लागली म्हणे उघडत पडलं वल्लीत पडा पाहिजे होत त्याला आपण काय करू शकतो आता?
हो ना. आभाळ आहे का तिकडं? इकड तर नाही आला.
आभाळ नाही त्याचे काही उघडलेलं दोन दिवसात सांगितला म्हणत पाणी काय सांगा.
शेजारचे म्हणत असेल तुम्हाला ते गजूची आई. तुमची बायको आली आता, आणि तुम्ही आले आणि ते गेले.
नाही माहिती भेटत राल त बोलत नाही झाल त असतोत म्हणालं ती नंतर भेट.
हो.
गेलतो तयारी नव्हती ती.
हो का?
नंतर भेटताल मला.
मग जायचं काम नाही उद्या नाहीला आधीच कंटाळा येऊ लागला जायचा.
नाही जायचं हो तिथं कटाळं येऊ ला थांबणार थोडीच होत आपल्यासाठीठी तिथे. दौडायचं तर त्याने दडवून घेतलं पण आता उद्या
कंटाळा म्हणजे, तुम्हांला ते जमतच नव्हतं ना, तुम्हाला वाटलं आता कसं होईल जावायचं उद्या.
जायचं होतं मला एवढं म्हणे तर चाटा मारता आले असतं. म्हण बर शिकायला भेटते आता पुढं जाऊन काय पण.
हो.
त्यांना आता मार मारले आता, आपल्याला डबल जवळ न्यायची. बर. हो तसं त्याला म्हणता येत नाहीना, हाय का नाही.
हो ना.
हम्म.
ह
ताईली केलता का फोन.
ताईले फोन काल परवा केला होता. आज नाही केलं आज नाही केलं.
हो.
हम्म. तुम्हाला आलता का ताईचा फोन.
ह नाही मले नाही आला फोन ते घरी आईच्या फोनावर फोन करत होती.
हम्म आईच्या फोन वरून फोन लावतात चला मी पाहिले मंगा फोन करून तर लागले.
मगं पहा लागण करून. चाल.
लाग लागताच फोन.
हम् तवा पासून कंपनी चालू करते ते त्या.
हम्म तसं काही असल.
. पाहाला लागन ते दोन दिवसात ते जिओचा मोबाईल तो दुसरा भेटला तर मग तुह्याकडे द्याय लागलं . .
हम्म उद्या मग उद्या नाही ना, दोन तीन दिवस थांबा म्हणे ना ते.
होव दोन तीव काय नाही ते कंडिशनर का काय म्हणता ते आणलं होतं टाकायला त्या कपड्याचं काय तरी अस
हो पाहिले मी मंगा पुढ्या ते याच्या कम्फर्ट. म्हणे म्हणत म म्या मी म्हणलं मी बॉटल घेलाय म्हणल. मला एक आन ते माहिती आहे का ते केवळ्या दिल्या म्हणतात दहा रुपयात तीन दिल्या म्हणतात ते इथं घेतले तर पाचचीय का दहाचीय का आहे ती दहाची ची एक हाय हो दे पाहे दहाच्या पाच कशा काय आं.
आईले विचारलं म्हणलं तुला दिल्या काय तिनं तर मी म्हणली नाय म्हणाली मी च आणल्या म्हण. लॉट चाली काय ऐक द्यायचं.
ती कोणची तरी बाई आलती म्हणे विकायला त्या पुढ्या तर घेतल्या. कोणची तरी बाई आली होती. ते पुढ्या घेऊन तर घेतल्या म्हणात.
हो ते असतं ना, येताना लोक रस
पण ते दहाच्या पाच. दहाच्या तीन आल्या म्हणतात. चांगलं असेल का ते काय तर.
काय माहित आता ते वापरल्यावर समजा ना व्यस्च्यात नाही.
चांगले ते दिसायला कंपनीच्या दिसायला त्या.
वास पण येऊ लागल मस्त म जस आपण दुकान घेतो ना तशीच तशीच आहे सेम.
हम्.
गोलू फिरायला गेला नाही का बाहेर.
नाही आता जेवण करल जाईल मग.
तर फालतू बनवायचं काम नाही. वाटते सकाळ नाही.
नाही स्वयपाक नाही करच भाजी आहे, भात आहे, चार पाच चपाती आहेेत.
बाझी आहे का?
हम्म सकाळची बनवलेली उडदाची डाळ.
तुम्हाला ते बोललो नेते की तुम्हाला पडदा साहेबाचा मेव्हणा हाय की मायेचा भाऊ. पाडू दाखव.
भाऊ, माय इथेच राहते काय?
हो आता तेच उरकून दाखवून यायच ते बाय ते. ते आई बाबा इकड राहत नाही ना वाशी शे कितीराय लागते इकडं त्याच्यामूळ. तिची सासूर राहिली पोर लेकर दोन.
ती मी गेल ते पत्रिकले म माझ सासू लै भारी ये. इथं नाही जमत म्हणे माझ मा राहते फक्त इथ.
सासू राहून काय सासू चांगलं राहणार तुला आता त्रिकोण. किती केलं तर मायच गोड लागते ती का असं. सांगणार आहे मग माय त मा राहते म्हग लोकं म्हणातण म्हणणारच आहे.
हो हो. नाही मला वाटलं म्हणलं आता परेन सासुबाई च आहेत का. नाही मनी माय सासुबाई काय करी राहील म्हणे कुई कुठून.
ते तिकडचं पाहेत म्हणे, जमत नाही हो का.
सगळ्या जच असतात ते तसेच विषय.
माय मस्त आहे म्हणजे जास्त हे नाही. थकेल नाही अ पडगावसरची थकेल आहे का मग.
नाही नाही फडगणसाईच्या ते बाबा बि माथारी दिसत नाही. अस ते फडगणसाच्या. पडवळ साहेबांच्या वयानं जरासा मोठा दिसतोय.
हम्म.
आई बी म्हणली नाही का राहिलो गेलो नाही गेला आला तर थांबायचं का काही.
आई.
होव.
आई कशी काय म्हणणार आईला का बोलतायेते काय म्हणतायेते.
हा.. मला बोलता येत नाही नाही का.
आई कशाला म्हणणार आहे काय. नाही का!
हो ना म्हणा जवळ येत जवळ राहते नाही रा चालला तिकडे म्हणते बाई एखादी बगा. पाहून चालला इकडे राहत नाही घरी.
आता तोंड तोंड असती तर म्हणलं असत. कशी काय म्हणाली सूनला काय सांगणारी.
ते येईन बरोबर.
म्हणू लागली ती मग काल तुम्ही आले तिथं. आणि ते येतात का म्हणे जेवायला? तीला वाटलं हे आले तुम्ही आले तसे. दोघं जण जेवायला या. नाही म्हणलं आपल्या आपल्याच बनवायचं एवढ्याच.
हा ते पीठ आणलं म्हणून एवढं मोठं का.
नाही हो कालची गोष्ट काल संध्याकाळची गोष्ट.
बचा.
हा आजचं नाही काही म्हणलं आज तिला माहित आहे ते लग्न आहेत लय मोठं होत